हॅलो.
हॅलो, बोल काय म्हणतीस. हो हो, येतोय येतोय.
अगं आता, म्हणजे आता सणवार सगळं चालूच होतील सोड, आता आषाढ तर आहेच संध्या. तुमच्याकडे काही आषाढ वगैरे करतात का गं.
करतात करतात करतात, आमच्याकडे बी. आमच्याकडे आता त्याला काय म्हणतात? आमच्याकडे त्याला डिंडरे म्हणतात, ते काय ते कापणी सारखे हेच्यासारखे हां. तर,
तेच ना गव्हाच्या पिठात गुळाच्या हेच्यामध्ये आपण करतो. आणि बडीशोप टाकतो त्याच्यामध्ये आणि, तो गोळा मळायचा लाट टायचा आणि खसखस लावून तळायचं एवढंच.
हं हं, ते पण तुमच्याकडे, आमच्याकडे कसं करतात आं.. तिखट. तर म्हणजे डाळीचं पिठ राहत ना त्यांच्या नाही आमच्याकडे डाळीचं पीठाचे आपण थालीपीठ सारखं करतो ना. तसं पातळ करायचं आणि एकदम पातळ तव्यावर फिरवायचं जसं ऑमलेट करतो बघ,
हा हा ह हा हा म्हणजे एक प्रकारे पोळ्या ते, आमच्याकडे बहुतेक त्याला ना बेसन पोळी वगैरे म्हणत असतील.
त्याचे,
पण आमच्या इथं अगं म्हणजे आता हे कापण्या एक असतात गव्हाच्या गिठाच्या गुळाच्या. आणि तिखट पुऱ्या पण करतात. कारण ते तळायचं असंत म्हणे, तर ते तेवढंच असतं दोन गोष्टी आता बघ सणांना सुरुवात पण झाली.
तेच ना
आषाढी एकादशी येईल नंतर लगेच नारळी पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमेला काय करता तुम्ही?
आमच्याकडे काही नाही एवढं विशेष म्हणजे असं रक्षाबंधन गोडभात करतात काहींकडे. काहीकडे नारळी भात करतात.
हा तेच नारळ घालून पण करतात किंवा गोड भात असतो परत मला वाटते नारळी पौर्णिमा आपल्यापेक्षा जास्त कोळी लोकांची असेल ना. कोळी बांधवांची मस्त नटतात वगैरे ब त्यांचे सोनं वगैरे बघितलं का तो किती असतं
बाकी काय?
पूर्ण काही नाही. बघ चालू आहे तेेस म्हंटलं ग कॅलेंडर बघत होते. सन आता चालू झालंय म्हटलं. रक्षाबंधन पण आहे ल लगेच अठ्ठावीस तारखेला काहीतरी,
हम्म आमच्याकडे ना गोड गोड भजे करतात गोडभजी कधी आत्ता याच्यामध्ये. हा काय म्हटलंस नाही ग काय म्हटलंता आषाड मध्ये कसं करतात पूर्ण प, गव्हाचे पिठ राहत ना त्याच्यात थोडा रवा टाकायचा. आणि त्याच्यात गूळ टाकून भिजू द्यायचं थोड्या वेळ त्याच्यात थोडीशी बडीशोप टाकायची. आणि ते गुलगुले म्हणतात त्यांना,
हा हा गुलगुली आपल्या रमजानला देतात ना,
हा ते डायरेक्ट तळायचे.
हू हु आमच्याकडे त्याला ते कापडा वर बनवतात म्हणजे ते पहिल्यांदा गुळ पूर्ण वितवून घेतो आपण आणि नंतर त्याच्यामध्ये बसेल तसं गव्हाचं पीठ टाकायचं. आणि बडीशोप वगैरे टाकायचं. पण ते कापण आपल्या शंकरपाळ्यांसारखं लाटून कट करायच आणि ते दळायच.
म्हणजे प्रत्येकाच्या भागात वेगवेगळ नावे पदार्थ तोच असतो पण,
हा करण्याच्या पद्धती आणि नावं वेगळील
आमच्याकडे सोहळ्या म्हणतात त्याला परत गोडपुरी म्हणतात त्याला. नाही तर मग ती दशमी पण राहते नुसती भाजून घेतली तर चार पाच दिवस टिकते नुसती दशमी ज केली तर अस
आणि तिकट पुऱ्या वगैरे ते आपल्या नाही का कोथिंबीर वगैरे टाकून, काही जण दोन तीन डाळे म्हणजे घव्हाच पी डाळीचं पीठ वगैरे मिक्स करतात त्याच्यामध्ये,
हम हं
आणि बाकी काय हळद तिखट वगैरे कोथिंबीर जास्त वगैरे टाकली काही जण मिरचीचा ठेसा पण टाकला त्याच्यामध्ये म्हणजे लसूण आणि मिरची ठेसा करून आणि त्या ग गोळा वगैरे मगून तो पण तळून वगैरे आमच्या आजी करायची अग होत्या कापणावर खूप छान करत होती आणि आम्हाला तर काय माहितीय का बिस्किट बिस्किट म्हणून खायला देत होते काला हाड होत त्या वेळेला आजी काय म्हणायची बिस्किट पाहिजे का तुला हा म लगेच कापणा देणार
तेव्हा आपण काही काही म्हणजे आत्ता ज पोरांना लगेच कळतं हे काय बिस्किट आहे का.
अरे चॉकलेट आणि बिस्किट हा प्रकार तेवढा अस कधी कोणी हे नाही केलं की बघा हा आपल्या चॉकलेट कधी तरी व्हायचा आईस्क्रीम वगैरे सुद्धा कधीतरी तुला माहितीय का ज्या वेळे मी सुट्टीला मामाकडे जात होते ना तेव्हा मला माझ्या मामाने शिकवत आईस्क्रीम खायला वडापाव तिथे शिकले मी खयला त्याच्याकडे. पण मला म्हणजे फिरायला वगैरे घेऊन जायचं काम वगैरे त्यांच कसं तो मंदिरात होत ना.
हम्म.
मंदिरात ऑफिस संस्थापकांचे वगैरे. तं त्या मंदिरात होता म्हणजे कोणाचं वर्गणी आलीय किंवा पावत्या वगैरे फडल्यात वगैरे ते सगळं नंतर आपण बघतो ना. वार्षिक वगैरे होते मग तसं तो तिथे ऑफिसमध्ये होता. मग त्यांचं कसं पाच साडेपाच ला मंदिर बंद व्हायचं ना.
हं् हं हं.
बंद झालं की काय करायचं घरी येत होता हात पाय दोंड धुतलं चहा वगैरे घेतला की सगळे मित्र लगेचच फिरायला जाणार आणि तो पब्लिक स्कूल म्हणून होतं खूप लांब होतंस चालत जायला.
हम्.
आणि कसं सगळ्यांमध्ये मी ए ती म्हणजे मामाची भाातची म्हणून मी लहान होते तर मला पण न्ह्यायचे होते कधी कधी,
ह हं.
आणि मग ते बॉब्या वगैरे घेऊन दयायचे बॉबी खाल्ले असतील ना. नळ्या ग नळ्या येल्लो कलरच्या ग त्यां नळ्या नास्ताका. पण मिळतात बा आपण तळतो घरात आता आधी त्या बाहेर मिळत होत्या ह काही जण फोंगे काही जण नळ्या आणि आम्ही तर् बॉब्या म्हणत होतो. आणि दोडके पण म्हणत होतो माहिती आहे का दोडक्यासारखं आकार असायचा. त्याचे वेगवेगळ्या कलरचे होते त्याला दोडके म्हणायचं हा. दोडका दोडका पाहिजे असं मग ते सगळं आणि ज्या नळ्या वगैरे आपण जे म्हणतो. पोग काय. तुम्ही काय म्हणा पोंगे म्हणा ते पाची बोटात पाच घालायचे.
पोंगा चाट.
नाही नाही बघितलंय मी आता कुठ तरी आहे बाबा
हे अगं खूप इझी य ते एखाद्या दिवशी ना टाइमपास नाही ग एखा दिवशी टाइमपास करायचं एखा दिवशी हा तू नाश्ताल म्हणा तुझं ते केलं ना तुझं जेवणच होईल.
चार पाच वाजता पण छान वाटत ना ग ते खायला.
पोंगे तळून घ्यायचे आणि बटाट्याची भाजी करायची.
ह हा म्हणजे त्याच्यामध्ये भरती का काय.
हा भरून भरून खायची. अगं तू म्हणतेस ना तुला एवढी आवडेल ना. तर ते जेवणच होईल एक प्रकारचं.
अगं मला खरं सांगू मला ना असं हे सगळें पदार्थ खायला खूप आवडतं. म्हणजे भेळ असेल ति पण ओली भेळ ओली भेळ. परत हा चाट प्रकार सगळांच. दहीपुरी पाणीपुरी असू दे!
मला फक्त ते मोमज आवडत नाही बाई.
मला पण नाही आवडत मोमोज वगैरे जास्त नाही मी ते खाल्लंच नाहीे कारण मला एकदा टेस्ट केलं होतं मी एकदा केलं अर्धच खाल्लं असेल मला नाही आवडलं ते.
तेच आम्ही ना अ लग्नानंतर ना मनालीला गेलो होतो फिरायला. मग तिकडे तोच प्रकार जास्त राहतो ना आणि काय असं जून सतरा आठ अठरा जु सतरा जुलैला गलोतो आम्ही सात जुलैला सॉरी सात जुलैला गेलो होतो आम्ही.
पावसाच्या इकडे पाऊस असेल तिकडे काय होतं.
अ काही नाही कसला काय आम्हाला बर्फ बी थोडाफारच मिळाला.
अरे वा! मला वाटत का डिसेंबर जानेवारी मध्ये वाटत बहुतेक आ बर्फाचं कारण
हे तीन महिने पूर्ण बर्फ राहतो तिथे. मग गेलं तिथं खाल्ला बाई तिथे ते पहिल्यांदा ते, आणलं आणि ते खाल्लं कसलं काय ते, अजिबात नी ना आणि मी नेमक हायना आमच्या आत्यानं. घरासमोरच मोमोजच्या गाड्यावाल्या राह समोर आता म्हणजे त्याचा गाडा लावतो तो. हे ते एम आर येत ते असलं लग्न केलं त्याने आ पोरीच तिच्या लेडीज नी भयंकर मोठं लग्न केलं बाई. त्यांचा आहे ना मोमोचा गाडा आहे अग त्यांच्याकडे कमीत कमी. दहा अकरा मांजरीेत घरात. छोट्या छोट्या अग ते मग ये ते पाहिलं ना तेच ती सांगतेस अख्या बिल्डिंग मध्ये खायला तुम्ही कधीच खाय म्हटल बाई तू सांगशील तरी क खायला तुयाचकडे कोणाचकडे जाणार नाही मोमो खायला म्हटलं मी.
नाही नाही आणि कसं वाटतं आपल्याला. आणि नाही नाही. मला का ते अजिबात आवडत नाही तू काय पण म्हण कारण मी खा इथं एक याचा मित्र होता. तर ते बोलतात की ठाण्यामध्ये आहे वाटतं ठिकाण आहे आणि तिथं खूप फेमस आहे फेमस आहे.
हम्म!
मग हा मला एकदा बोलला होता. की तिथे खूप फेमस आहे, फेमस आहे, स म्हणजे तो सतत घरी जात‌ ताना पण पार्सल वगैरे त्याच्या बायकोला वगैरे पण खूप आवडत म्हण. पार्सल वगैरे घेऊन जातो तर हा मला एकदा बोला. की काही जण म्हत क ते नॉनव्हेजचच चांगलं लागत. आणि मी नॉन व्हेज खात नाही पहि पासूनच व्हेजिटेरियन आहे मग त्यामुळे त्यांनी म्हंटलं की मी आणेन एकदा. तर मला असं वाटलं की,
संडेला त्यांच्यासाठीच केलं फक्त नॉन व्हेज.
हा त्याच्यासाठी नॉन व्हेज मी नाही खात.
तेच नाही कारण मला गौरी बोलली होती, आज दिदी कडे बी नॉन व्हेजचे म्हणे म्हणून म्हटल
नाही अग मी नाही, पहिल्यापासूनच नाही, म्हणजे लहानपणापासून नाही, घरात पण नाही कधी. माझी प मम्मी पण खात नाही.
हम्म!
पोरी वगैरे पण नही फक्त पप्पा खातात. तेपण कधी खायचे माहिती का? का आपलं असतं ना प्रत्येक गावात एक आपल्या आमच्या आजोबा बोकड द्याचे. तिथे कट करायचे ना त्यावेळे आमच्या आजोबा आणि पप्पा जायचे माझ्या आजीच्या पण गळ्यात माळ होती. आणि काकाच्या पण गळ्यात माळ आहे तो पण नाही खात म्हणजे तो पहिल्यापासूनच त्यानी पण नाही आनी अजी पण नव्हती खात.
हम्म!
मग माझे फक्त पप् ्पा आणि आजोबा खायचे ते पण मग असेच गावी गेल्या परत. घरात असं शक्यतो नाही मग आत्याकडे गेलं तरच.
तेच
त्यामुळे असं कोणी आवर्जून कधी आम्हाला काही आवड पण लागली नाही सोड कोणी खात. तच नव्हतं आणि बनवत पण नव्हतं त्यामुळे नाहीच लागली आवड.
तेच ना नॉन व्हेज खाणाऱ्यांच कस राहतं भाज्या कोणत्या आवडत नाही त्यांना आणि व्हेज खाणाऱ्यांना ऑप्शन नसतो म्हणून सगळ्या भाज्या खातं वेहेज खाणारे.
अगं पण नाही असं आपल्याला काही वाट टत नाही की न मला बरेच जण इथर लोक जे आहेत ना आमच्या बिल्डिंगमध्ये खरी.
हं
जवळजवळ नाईंटी नाईन पर्सेंट तर सग नॉनव्हेजच खाणार आहे का? आणि ते मला बोलतात आम्ही चार पाच जणी माहि मध्ये आहो त्यापैकी पण तीही जणच आम्ही देश आहोत तर ती बोल त्या बोलतात की तुम्ही कसं व्हेज खाता रोज रोज मला कसं मी म्हणलं आम्हाला काही वाटतच नाही हो सग हो हो.